हा हा बोला बोला नमस्कार काय म्हणताय बरे आहेत ना? हो हो बरय बरय अ तर अ आपण आता कशावर बोलूया?
अ घरगुती औषधे वगैरे नाय का म्हणजे
हो हो हो पहिलं अ पहिले आपले आपले पूर्व म्हणजे, घरात आजी- आजोबा होते तेव्हा कसं आपल्याला अ मणजे सांगायचे ना की, बाबा लगेच नको दवा
दवाखान्या नको जाव आयुर्वेदिक औषधं हा त्याच्यावरन म्हणजे शरीराला इफेक्ट नव्हत होत आजकाल किती लोकांचे किडण्या वगैरे हे होता डॅमेज वगैरे होत हा, त्याने प्रॉब्लेम येतो हम्म. आणि तेव्हा आयुर्वेदिक औषधांनी फरक पण पडायचा असं म्हणजे टॅबलेट वगैरे खात टॅबलेट खाण्याने लोकांचे किती म्हणजे असं नाही का वजन वाढतं तब्येत होते वगैरे. हम्म फिटनेस राहत नाय.
होय तर तेच मी म्हणते की पहिल्यांदी म आता अजून सुद्धा आमच्याकडे, म्हणजे आम्ही अ लगेच नाय दवाखान्यात जात लगेच नाय म्हणजे पहिलं आधी आम्ही घेऊन बघतो. घरगुती औषध काढे वगैरे अस, आणि म नंतर नाही अगदी झालं तर म दवाखान्यात जातो, किंवा पहिल्यांदी बघा अं अ हे सुचेखर आणि अं हे हा पहिले बघा त्या गोळ्या आयुर्वेदिक असायच्या. अंम हा सूजशेखर म्हणून ती पित्तावर हाय. मग ती अनु अनुष्यापोटी दोन जर का घेतल्या ना त्या अ तर, त्या अ हे होतात त्या त्याने पित्त खूप कमी होतं..
हो बरोबर हाय. आणि ते पण खोकल्यावर ती पण एक औषध बघ ना हळद आणि दुधे मिक्स करून पिता लोक.
हो हो हो दूध आणि परत आमच्याकडे ताप आला समजा ताप किंवा म्हणजे खोप सर्दी अं झाली तर मग ते अडुळसाची पान पान तुळशीची पानं थोडी हा थोड, म.
आयुर्वेदिक हे.
हा थोडं. दालचिनी दालचिनीची पानं तर, असं सगळं घालून ना आम्ही गुळ घालून असं काढा करतो. तो आणि मग तो दोन तीन दिवस आधी पिऊन बघतो. आणि त्याच्यानंतर मग जर नाही हे झालं तर, मग आम्ही हे करतो असं करतो. तर ही पहिली औषधं आपल्याला, सांगतात ते ते आपण करतो आणि ती लक्षात पण राहतात म्हणजे. हाय ना आवाज येतोय का? हॅलो! हॅलो! हॅलो. आवाज येतोय. हा तुमच्याकडून आवाज गेला. हॅलो हॅलो